हॅलो!
हा बोला क्या बरायसाया काय.
हाय बघा तुम्ही.
हाय हाय बरी आहे बघा.
घरातली कशी आहेत सगळी?
घरातली आहेत की बरी आहेत? जेवलो आम्ही आत्ताच बघा.
हा हा.
तुमचं?
आमचं जेवण आताच झालं.
हा.
जेऊण बसलो होतो म्हणून म्हटलं कॉल करूया.
हा हा.
काय चालू हाय.
काय नाही आता जरा असं पाऊस काय ऊन पाऊस काय नाही ना इकडं. तिकडं हाय?
नाही ओ. नाही आता.
नाही. अडकळत यायला लागलाय बघा आवाज रेंज ला जरा बसा की.
तिथ जरा रेंज येते दारावरती ह या. पुकारतोय. नाही दारात. काय केलं सा हा काय? सगळी गिल्यात. आई आता तिकडच तीन दिवस झा अ लगीनाय तिकड लगेच संध्याकाच्या पुरगीच. हा ते हेला. धोंडवाडीला. काल काल झालय लगीन. वईनी? वईनी हाय खालच्या घरात गेल्या. या हा तिथ गेल्या. महेश कामवर. हा त्यांनी कामावर गेल्यात. हा त्यांनी पण कामावर गेल्यात आणि बाबा का आत्ताच कुठ गेले बा जीऊण. चहा का नको? जरा करतो की. सुमन ताई हायता बरी? ते जेवलो जेवलोय नी आलोय. हम्म. ते ही द्यायच होतं. सॅम्मल बॅग होत्या. तेवीस बॅग. हम्म. ते दाजीसनी म्हणलं. तुम्हाला वापरा जावा. हम्म. मित्राकड होत त्या. बसा तर. नाही जातो आता. हा हा ह ह. चल की. हा हा हा ह जाते र साडीला. आता कस रे गमलं तुला आई शिवाय?
राहिला होता ह्योच दोन दिवस. ह्यो पण गेलता. हेऊच राहिल त आता तिकड ना नाहीय तेरसवाडीला म्हणतो राहिला होता. धोंडेवाडीला होय आई शिवाय गमला आता. आता जायसारखे नाईया टेम्पो जात नाय. कुठं? धोंडेवाडीला टॅम्पो जात जायत नाय. जायाला लागतय. मल्लवाडीत येतय हिकडं कदम वाडीत येतं हुत आता तो बंद झालाय. होय मल्लवाडीत थांबतय. चला येऊ काय मग? बर बर आताच्या काय चहा नको म्हणालायसां. मामी ए त्या का बऱ्या. खालच्या घरात हाय बग बोलवलीया जा खालच्या घरात. काय बोलावलय? हॅलो हॅलो.
हा बोला की हा बोला की.
हा हा मग काय पाऊस पाणी हाय तिकडं?
कोण पाहुणे
हा पावणे आलते जरा तेरसवाडीतन आल ते राजुभाऊजी हम्म गेले. हम्. पाऊस नाही आता काय काय पिकांचं सगळं अवघड होऊन बस
हम् माळव बिळव काय महागाय लय बघितलासा?
तस काय कसं काय पिकायचं सांगा की?
दर वाढायला लागलंय सगळ्या गोष्टीचा.
होय सगळं महाग हाय नव आता सगळं महाग
अवघड हाय मग.
होय पाव, ओ इकडे ये.
आमच्या इथं तीस तीस न वांगी झाल्यात. पावशेर वांगी तीस पस्तीस न झाल्यात आहो. हम्म.
व्हय महागलयच आता सगळं.
होय अहो काय दर लागल झालाय ते सांगायच बी नाय. हम् खाली बस हम्.
येरु
तुमच्या इकड काशी हायत?
आमच्याकडं अ-हायत की पंधरा रुपये पावशेर वीस रुपये पावशेर घील तशी ओ.
हा हा तरी हायत त्याल्या त्यात.
दीदा. इकड य. आणि काय म?
काय नाय आता शेतातली कामं पण सगळी तटल्यात पाऊस नाय तेन. आणि
पप्पाला फोन करून सांगितलंय मी. हम्म. मग आता खाली झोप मन दिदी ला
आई निघतो ग. मुसकाड फोडीन साप बघितलास काय माणसाला साप चावलाय. कदमवाडी च्या येताना चावलाय तिथ. साप काय म्हणताय आणि मग? मुलगा जरा उन्हातन बाहेर फिरतोय ओ म्हणून
हा हा ऊन लई कडक पडलाय ओ
होय.
हम्म त्यामुळं उद्या वटसावित्री ची पौर्णिमा उपवास धरत्यात काय तुमच्या इकड?
उपवास असतोय की. नवऱ्यासाठी हा जन्म हाल
सात जन्म मिळू दे.
होय सात जन्माला मिळू दे.
हुं हुं आणि मग उपवासाला
तुमच्या कडे वडाचं झाड असतील ना पुजायला?
हाईत हाईत वडाची झाडं हाईत.
हा.
हम्म क काय उपसाला काय करता असं काय खा तासा तुम्ही?
आम्ही होय. अ हा काय नवऱ्याचा उपवास त्याच्यामुळ मग वरीचा भात चालतोय.
खात्यात की तेच काय तेच काय हे नाय.
एक ठिकाणी चपाती आणि खरडा बी चालतोय.
व्हय चालत असलं तो काय नवऱ्याचा उपवास असतोय ओ
हम्म. असल मला पण ऐक होय काय? कोण -कोण शाबू करतय संध्याकाळी सोडत्यात तुमच्या इथं?
ओ
तुमच्या इकडं संध्याकाळी सोडत्यात?
अ काय घेऊ? इकड यायचं. पाच रुपयाच काय तर आण जा की जा.
हा बोला की. उपवास तुमच्या इकडं संध्याकाळी सोडत्यात काय?
अ होय संध्याकाळी एकेकांचे त कसं असतय सांगू काय ज ऊ वड पूजन एक पर्यंत उपवास. तिथन येऊन एकेकांच्या ठिकाणी जेवतात पण.
होय होय.
असं पण हाय बऱ्याच ठिकाणी.
एकेकांच्यात कशी पद्धत असत्या सांगा दुसऱ्या दिवशी कर्नाटकी बेंदूर काय येतो नाही. त्या दिवशी नाही तर त्या् आदल्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी असाच असतोय नाही कर्नाटकी बेंदूर त्या बेंदराच्या पोळ्या खाऊन दुसऱ्या दिवशी सोडायचा.
होय काय? असल तस.
आणि एकेकांच्यात... वड... हा... वड पूजून आल्यावर पण सोडत्यात. एकेकांच्यात संध्याकाळी सोडत्यात... ज्या त्या गावाची पद्धत वेगळी ए.
होय होय... मग आम्ही काय नाय... संध्याकाळी सोडतोया... काय तर उपवासाला खायचं.
हा.
धरल्यासारखा उपवास तर धरायला पाहिजे.
होय... उपवास तर धरायला पाहिजे.
लगेच जेवायचं म्हणल्यावर... तो उपवास कसला होईल होय का नाय?
होय ते पण आहेच खरं... लगेच जेवायचं... म्हणल्यावर तो उपवास कसला?
होय.
संध्याकाळीच ते बरं वाटतंय ओ... संध्याकाळी... नाहीतर दुसऱ्या दिवशी सोडलं ते पण बरं वाटतंय... हे लगीचच्या लगीच... सोडल्यालं हे वाटत नाई. शेवाळ्याची खीर करतासा तुम्ही?
अं... शेवयाची नाही हो कधी केली
हां हां. आता उपवास सोडायला करत्यात. नाई... जावड पौर्णिमा सोडायला बायका एकेक करतात शेवायाची खीर. मग आपल्या हा.
हा हा.
कोण पोळ्या करतय... कोण आम्रखंड आणि या.. अम... आमरस करतय.
हा.
हम्म... गोड काईतरी करून उपवास सोडत्यात ना ह्यो?
हा... तुम्ही वड पुजायला तिथं काय काय नेताय?
आम्ही वर पुजायला पाच फळं
हूं.
अ... आ... परत आपलं.... आरतीचं ताट आणि म्हणजे... दहीभात कोण घेतय साखर अगरबत्ती परत ते... ते जे मिळतय ते... कापणं तेन असतं ते. ते... पाणी तुमच्या इकडं... काय काय नेत्यात?
आमच्याकडं पण तेच हे करत्यात... दूध फक्त त्यातन जरा वाटीत... जरा साखर फळ एक दोन असली तर
हा.